ते गावास
हायता क
अ नाही मग अशी कॉलच तुमचा म्हणजे आवाजच नाही आले रिंगची म्हणून परत व्हॉट्सअपला गेली तुम्हाला मेसेज टाकाय एकद
ह हा काय चाललंय
काय नाही रोजचीच कामी चाललीत एकदा हम हा आटपलाता तेच मी म्ह तुम्हाला कॉल करावा म्हणून केला म्हण आ मगाशी साडेतीन ला बोललेले आहे पण मला वेळ नाही झाला े का गावावरून आले ना मग साफसफाई चाललेली मग आता आता मी म्हणलं तुम्ही ऑनलाय ऑनलाईन दिसला नाही म्हणून मेसेज टाकून ठेवला होता. म्हणजे किती किती तुमचे टास्क किती झाले.
माझा आत्ता चालूय आता कॉल चालूय मला आज. आता तुम्हाला कॉल माझा पाचवाच हवा असेल बघा.
हो का हा बरेच भेटले तुम्हाला मला ऑनलाईनच. कोण दिसत नाहीये त्याच्यामुळे कॉलच करता येत नाही काल एक मी केला फक्त मला. येऊन झाले आठ दिवस क ते टास्क. पण मी गावाून इकडेतं पण ते काही वेळ नव्हतं मला करायला मग आता काल. काल ए लेडीजला केलं मी आता आज ते तुम्हाला. काल मेसेज टाकला तेवढ दोघी तीघिना पण ते त्या एक कॉल. चालू असताना दुसऱ्या दुसऱ्या ताईंचा फोन आलेला पण ते काय उचलता नाही आला परत. त्यांना गेलं तर परत त्या पण बीजीच होत्या मग आता म्हणला. आ आज गे आता आज पण बिझीच होते मी दिवसभर म्हणलं आता एक एक दोन तरी करावे कॉल कुणाला.
नाही नाही दिवसात ना करा ना कॉल तुम्ही पूर्ण.
हा दिवसात.
हा दिवसातून पण ते काय ते भेटाय पण पाहिजे ना ऑनलाईन कोण वेळ पण पाहिजे कोणाला असं होत. ते आता मी मगा जिथ नार्द बघते कोण ऑनलाईनच मी दिसत नाही मला.
ऑनलाईन दिसायचा प्रश्न नसतोय आपण ग्रुपवरन. फ हे घ्यायचा नंबर घ्यायचा आणि कॉल करायचा साधं कॉल करायचा आणि विच विचारायचं दहा मिनिटं बोलू शकता का आपण. आता मी तसच केलय दिवसभर.
अ दिवस बसाव लागतय ना. दिवसभर बसावं लागेल कॉल कर सगळ्यांना नंबर घेऊन असं होते मग ते.
हा मी कशी गर्ल ना त्यामुळे मला चालतय. तुम्ही तुम्ही गृहिणी असल्यामुळे तम्हाला चालणार नाही तस म्हणजे. असं कॅन्टीनिव करायला.
तुम्ही काय करताय?
मी अजून शिकतेय आता बारावीला.
बारावीला आहे का अच्छा त्याच्यामूळचं. मला काय वाळद. त्यामुळे वेळ असं भरपूर मला वेळ नाही एवढा ते आ ते मग काम करत करत आपली ते करते म्हणजे मला माहित. पण नव्हत ऍक्चुली अग कामाचं काही. मीअसाच फॉर्म फॉर्म भरला ज त्या सत्यम फाउंडेशन मध्ये हे होते म्हणून. मेंबर होते म्हणून म्हणलं बघा काय काय ठेवतय. तेता काल केलेला हा चांगलं आहे आता ते बायकांची फीडबॅक. बघून वाटलं म्हणून भरला फॉर्म आणि त्य त्याच ते मराठी ऑडिओच ट्रान्समेशनच करतेय तेवढं ते काय हेच करायचं असं नव.
ते चांगले होतेय का.
हा ते येतेचलं म्हणजे मी आत्तापर्यंत केले अडीचशे पर्यंत पण ते काही अजून त्यांनी चेक नाही. तपासलेले नाहीते तप मग मी रोज. थोडं ते पाचदा पाचदा प्रश्न करते परत ठेवून देते वाक्य तयार कर. अन्सार अँडव्हान्स.
बाहेर आहे ते ट्रान्सलेशनच पण आहे चांगलं.
हा ते दोन्हीत पण मी एक भरलेला होता. तर ट्रान्सलेशनच चांगलं ते तर, दहा मिनिट -ते म्हणजे जास्त बोलायला लागत ना कोणाला काय विचाराव लागत ना आपल. आपल्याला वाटेल तस हे करायचं ते- तिथे येईल ते व्यवस्थित येईल नाही येईल ते नाही येईल. हा हा, आपल करत राहायच ते काय काय अगदं ते समजत होत मला बघायचं होतं म्हणजे काय आहे. हे असं ऑनलाईन वर्क करतात बायका. मध्ये मी दोन तीन महिने लय वाचत होते. हे म्हणले काय कर कस फोन करूनच बोलायचं -फोन करूनच बोलायच पण, मला कळत नव्ह ना की काय बोलायच. काल तर एका ताईंना फोन केला तर मग त्यांनी सांगितलं असंच नाही असच गप गप्पा मारायच्या काय नसत बोलायच. अवघड
हा हा, जेवणाच काय?
जेवणाचं काय आता ज- जेवलो आम्ही आज. चपाती, भाजी याची केली होती. कशाची केली होती? ती शेवग्याची शेंग होती. आणि हे पालेभाजी होती त -तांदूळजा माहित हे? काय बोलता तुमच्या- तुमच्या तकड ते चवळी- चवळी.
हा शिवाय
ह आमच्या इकडे तांदूळजा बोलतात सातारा साईड ला तर त्याचे हे केलेले आहे. बारावीच्या आता परीक्षा दिनी का बारावीत गेले होते.
आत्ता गेले बारावीला.
होय का बरं आहे मग कधीपसून करते हे काम.
आत्ता ट्रान्सलेशनच वीस झाले. आणि आता कॉलिंग च चालू आता कोणता?
म्हणजे दोन्ही पण आत्तासिक म्हणजे जॉईन झालाय का? म्हणजे का अगोदर केले कधी काम याच्या ऑनलाईनच. ते सत्कर्म फाउंडेशनला जॉईन नव्हते का अगोदर.
नाही नाही तसले का नाही.
होय का हा म्हणजे असं ओळखीन जॉईन झाल अस. हे ऑनलाईन कार्य करायच हो बर आहे ना मग ते चांगलं आहे आपलं मराठी भाषा. सुधारल जरा वाक्य तयार करून- करून.
तुम्हाला कोणती रेसिपी चांगली येत असेल तर मला सांगू शकता?
रेसिपी आता कोणती तुला कुठली लागणार आहे त देईन ना. आग रेसिपी मला माहि ना
तुम्हाला कोणतीचांगली आहे ती सांगा. चालेल मला.
आता मला ना म्हणजे तुला कुठली आवडते भाजी सांग मग मी त्याची रेसिपी सांगते.
ते
कोणती आवडणारी अस आवडेल काय ते सगळ्याच मला भाजी आवडतात. त्यामुळे आमच्याकडें पालेभाज्यांचं तर अ कांदा
आणि ग ते मे लसूण मिरची असे ठे- ठेचून घालायचं कांदा भरपूर घालायचा प्रत्येक पालेभाजीला ती चिरून वॉश करून चांगली तर ते अ त्याच्यात तेलात जिरा आणि मोहरीची फोडणी टाकायची.
तस नाही रेसिपी चिकन बिर्याणी अशी हि जी सांगा.
चिकन बिर्याणीची एवढी मोठी नाही येत मला सांगता. चिकन बिर्याणी मी जास्त करत नाही. एकदम आमच्याकडे माळकरी येत सगळे .
करता मग गोड पदार्थ पनीर अशातली सांगा.
बर गोड पदार्थ अ तिकड तिकड शंकरपाळ्या आम्ही करतो जास्त वरच्यावर चा तिकट शंकरपाळेचे आता तुला सांगू का ते अ गव्हाच पीठ घेतो कणिक म्हणजे आपल्या असते ती पण तीला मग तेलाच मोहन टाकायचं जरा त्यात थोडा रवा पण मिक्स करायचा म्हणजे दोन वाट्या कणीक घेतली तर अर्धी वाटी रवा घ्यायचा. आणि त्यात मग ते दोन चमचे तेलाचं मोहन टाकायचं आणि ते चटणी मीठ तीळ असं टाकून ते पूर्ण मळायचं मळल्यानंतर मग ते जरा दहा मिनिटं भी
हा. हॅलो. हॅलो.